हॅलो काय उभं आहे का
ह हो हो मी व्यवस्थित आहे तू कशी आहे
ते दिदी गेली कशा आहेत नाही ना आताच सुरुवात केली अजून सबत बाकी
हो का
हा हा
हो दिदीच ट्युशन ला गेलीय हम् तुझी मुलगी काय करती
तिने आत्ताच ऍडमिशन घेतलंय इलेव्हन्थ ला
हो का आणि मुलगा
मुलगा सातवीलाय तो छोटा ए ह. तुमचा दादा त्यांनी कुठे घेतलं ऍडमिशन
जॉबला.
ह.
त्याच फर्स्ट इयर झालंय कमप्लीट आता हो सेकंड इयर ला जाईल तो आता
हा ठीक आहे वागल. हा हा ऑल प्लेियर सुटला आहे ना.
हो.
हा बर बॅक लागल का परत प्रॉब्लेम आहे पुढं.
हम्म तेच ना.
ह ह.
तुझ्या दिदीने कुठं घेतलं ऍडमिशन
तिने ना रायतेच टायप घेतलंय. आता कॉलेज कुठलं भेटत काय नाही ते हम.
काय स्वयंपा करती
स्वयंपाक आता गवारची भाजी त्याला जोडे आणखी काहीतरी भाजी का लाग भात प्या हम्.
माझी तब्येत बरी नव्हती थोडा पोटाचा प्रॉब्लेम झाला होता मला
हम्म हम्म.
मता हो. आ ह हच खायला सांगितडॉक्र
हा हा तेच मुगाची खिचडी वगैरे खायची.
हम्म तेच करते आता आवडतं पण सगळ्यांना ना घरामध्ये वरण भात. एखादी सुकी भाजी
हा हा.
बाकी काय म्हणते अजून
बाकी काही नाही हे दिवसभर हो लग्नाला गेले होते ना. खूप छान.
हम.
लग्न पण खूप लांब होतं ना.
हो हो.
त्याच्यामुळे असं जास्त आमंत्रण नव्हते इकडचे सगळ्यां ना वाटलं होत लग्नाला पाऊस येईल पण पावसाने बरीच मेहरबानी केली आलाने
हा हा. कुठली नवरी कुठली?
नवरी पाचोरवानी
अच्छा.
ते तिच्या काकांचा पण बिजनेस असचेत ना.
हा हम.
त्यांचं पिंपळ गावलं दुकान आहे याचा पिस्टन वगैरे रिपेन करायच हो गुरुकृपा म्हणून आपले पेस्टन वगैरे सगळे तिथेच रिपेरिंगला जात.
अच्छा.
तुमच्या घरचे गेले तर सांगा त्यांना म्हणा ओळख काढा. तिथ त्या पाहुण्यांची हा. छान आहे तिकडचे स्वभाव छान आहे नवरीचा आहे स्वभाव छान आहे.
हम्म हम्म.
तिच्या आई एक्सपायर झालेली आहे मी पाच दिवस गेली होती.
सगळे्या आलेल्या असतील ना तुझ्या बहिणींन त्या
हो. तिच्या आई पण आहो एक्सपायर झालेली आहे त्या तिघी बहिणी
हा हा.
त्यांना त्यांच्या काकुनीच वाढवलेले
भाऊ नाहीे का?
ते सावत्र आहे ना दुसरी आई केलेली ना ते या लय लहानपणी म्हणजे लहान लहान होत ना.
हा हा हा. मला्या तिन्ही मुलींचे बहिणींचे लग्न झाले.
नाही एकीच झालंय हि दोन नंबर म्हणजे या दोघी ट्विन्स होत्या अजून याच्यात एक बाकी
हा हा.
हम्म हम्.
बरं चांगलं.
दिसायला छान आहे ति जी
हम्म.
पोरी काय चांगल्याच आहे स्वभावान हा तिला आई आई वडील भेटून गेले.
हा तेच ना.
त्या पोरी म्हणजे त्यांची आई वारली ना त्याशी त्यांची आई वारली ना तशी तशा त्या त्यांच्या आई म्हणजे वडिलांकड राहिलेल्याच नाहीये पिंपळगावला चुलत्या कडेच राहत होत्या त्या हम्म चुलत्या चुलत्यानीच सगळंच केलं म्हणजे लग्नाच त्यांनीच पाहिलं. आणि इकडच होते पिंपळगावलच होते लग्न पाचोर्‍याला काही नव्हते पण लग्न
आणि हा एकटाच आहे का मुलगा?
हा प्रसाद एकटाच आहे.
हम्म तिची मुलगी तिकडे याला दिली आहे संभाजीनगरला
हा हा.
हम्म.
बाकी शेतीतले काम काही सुरू झाले की नाही?
अजून पाऊसच नाहीये भूईमुगाचं बीज फोडायचं काम चालू आहे पाऊस झाला का लगेच भुईमुग वगैरे सुरुवात करावं लागेल.
देणार पण आज हा बी विकता ना तुम्ही
हा द्यायचंय पण मग फोडायलाच उरकत नाही आम्हाला
माझ्या वाट्याचं राहू दे मग झालंय विचार या वेळेस करायचा आहे जागा इथं तर मग
हा हा जास्त नका करू थोडाच करा.
हम्म थोडाच करायचा आहे ग खूप नाही
निंदायच्या आणि त्याच्या हिशोबानी
नाही याच्यावर करणार आहे आम्ही पेपरवर निेंदायचं मग नाही काय राहणार ना का मग निेंदायला करायच पण त्याला
हा
हा ना
पण मग दोन तीनच किलोची ट्रायल घ्यायची कारण खाली शेंगा येत्या नाही येत्या का सांगता ता येत त्याच आपल्याला ते पण हम्म
पिंपरीच्या मामी करता ना नेहमी बोतावर त्याच्यावरच करता त्या पेपर मधी असा निरोप भेटलाय मला मग बघू ना त्यांना फोन करून बघणारे कन्फर्म विचारून
हा
कसा होतो काय होतो म्हणे
ते डोळ्याचा अन् कानाचा लई फरक राहतो.
हा मग तेच प्रत्यक्ष विचारल त्यांना मी अस नंदन बाईला सांगितलंय मला
त्या आम्हालाही सांगत होत्या
हा ते दरबार शिकारता म्हणे छान होतो त्यांचा बहिरुम मग म्हंटलं बघू
हा हा त्यांच्या दिदीचं झालं का ओ लग्न
नाही ग आजून चालू आहेस स्थळ बघायचे काम नाही ना फार का तिचं होतं ना तिचं झालंय क्लिअर ते आता.
हा हा हा.
मघ तिला स्थळ येत आहे पण मग तिची मनस्थिती बिघडून गेली सध्या. त्याच्यामुळे ती तयार नव्हती आवडा दिवस. मग आता सर्वांनी तिच्याशी छान बोलून समजून उमजून आता झाली. तयार आता आम्ही जाऊन आलो. पिंप्रिल त्या दिवशी तेव्हाच बोलणं झालं. हा इ ते तयार आता लागणार होती म्हणती बागाम. हम्म तिकडून गेली मनस. खूप कारण त्यांिनी खूप जेवपासून असं ते नवरा म आणलेलं होत. ते धोकाच झाला ना एक प्रकारचा तिला
ते काय झालं होतं म्हणजे त्या मुलाचं
त्याचा आगा आधीच अ फेर होतोय एका मुलीशी ब्राह्मणाची मुलगी होती ती तर. त्यान आई बापाच्या हट्टस् मुळ हे लग्न केलं.
हम्म हम्म
मग ती सासू पण खूप टॉर्चर करायची आणि तो पण असं मनापासून मग नव्हतच ना. स्वीकार तिला् मग ते तिच्याला. आलं ते नंतर. तरी तिन सांगितलं नव्हत अरे आई बापाला. इज तचा आहे प्रश्न थोड परिस्थिती. त गरीब तिने तो विचार केला पण मग ते जास्त. च टॉर्चर प्रकार व्हायला लागला तिला.
हम्म हम्म. ते बहते क मुूर्कु टेनशन आतेवाईक होते बर. हम्म वर्ष लाग्नल.
हम्म हम्म झालं ना भाई. त्याचं लग्न त्या पोरीसोबतच लग्न केलं त्यानी मग.
मग त्याला म्हणत तुला तिच्यासोबतच करायच होतं दु दुसऱ्याच्या आयुष्याच काय.
मग ते आई बापानच आई बापनी केलं ना. पोरीचं नुकसान करून ठेवलं ना एवढं हम त्यांची परिस्थिती थोडीशी गरीबच आहे ना ग मामां त्यांनचीभी
हा लाख गरीबी पण नाही असा दुसऱ्याचा फायदा घ्यायचा का
आडून धरल होतं खूप ते पैसे देत नव्हते दागिने न ते तिचे हा
हम हम नै ना यांनी चांगला दावा घ्यायला लागत होता डबलचा असे काही लोक राहतात बघांर पोरदेताना चार वेळेस विचार करून द्यावा कोणी का असेन त्या ठिकाणी
जिरे झाली का त्यांची
हा आता ते ब तिची जर चूक नसेल तर तिला फ्रेश स्थळ लागते पण चांगलं होईल बिचारीच
अग आपला हा आहे ना विशाल डोडके त्याचं सुद्धा स्थळ गेलेलंय
हा ना
हम्म
हा ह केली तरी काहीच प्रॉब्लेम नाही
आ उलट आम्ही तर म्हणलं दोन्ही पुरी देऊन टाका तिथं दोन्ही देऊन टाका म्हणड तुडं काहीच अडचण नाही बस
हा हा हा दोन्ही कायात पण मग जी मोठी तिचं तर नक्कीच चांगलं होईल ति काय फक्त हा
हम त्यांना आता अस झालेलं हे तिने लग्न केले सोबत तरी चालेल
हा ना
बरं ठीक आहे चालेल बोलू नंतर परत हो स्वयंपाक करायचा आहे हो चालेल